हॅल नमस्कार कसे आहात. मी पण मजेत आहे अं तू कशी आहेस.
मी पण मजेत आहे.
हो म्हणजे ह मला आज तु ज्याशी वेळ व्यवस्थापनाचे महत्व विषयावर बोलायचे होते.
हां बोला ना.
हा. खरंच म्हणजे हा खूप उपयोगी आणि जीवनात का म्हणजे काम येणार. विषय आहे म्हणजे वेळ ही जीवनातली सर्वात मूल्यवान गोष्ट आहे बरोबर. पैसा गमवला तर पुन्हा मिळ म्हणजे जे वेळ मिळू शकत शकत नाही आणि केलेली वेळ कधीच परत येत नाही.
हा आणि कस वेळ आणि भरती कोणासाठीही थांबत नाही ना. हि महन आपण अनेकदा ऐकतो. या एका वाक्यात वेळेचे संपूर्ण महत्व धरलेले आहे ना.
हो अगदी बरोबर म्हणजे म्हणूनच वेळेच्या योग कि उपयोग करणे म्हणजे खूप महत्त्वाचे आहे त्यालाच वेळ व्यवस्थापन म्हणतात.
हा आणि आपल्या आयुष्यात पैसा संपत्ती पद प्रतिष्ठ त्या मित्र आणि अनेक गोष्टी पुन्हा ळ मिळू शकतात पण एकदा निघून गे आपल्याला एक क्षणही पुन्हा परत भेटत नाही ना
हो बराबर म्हणजे म्हणूनच योग्य उपयोग करणे खूप महत्त्वाचे आहे वेळ व्यवस्थापन म्हणजे नेमके काय आहे तुम्हाला माहिती आहे का
नाही सांगा ना काय आहे
वे व्यवस्थापन म्हणजे आपल्या म्हणजे दिवसातील कामाचे नियोजन करून योग्य प्र्रमाणे आणि योग्य वेळी ती पूर्ण कराय करण्याची कला पाहिजे म्हणजे दिवसातली काम आहे खरंच पूर्ण आपण करायला पाहिजे आता सकाळी लवकर उ ठावे म्हणजे आपल्याना आपल्याना वाटतं की हा दिवस खूप मोठा जातो आहे म्हणजे आप आपले अपूर्ण काम पूर्ण पण होतील आणि आपला वेळ पण चांगला जाईल आनंदमय पण जाईल
हा आणि हा बोला
आणि कोणते काम आधी करायचे कोणते नंतर आणि प्रत्येक कामासाठी किती वेळ द्यायचा हे ठरवणे पण म्हणजेच वेळ व्यवस्थापन आहे
हा पण एकदा कसं आहे म्हणून वेळ ही जगातील सर्वात मौल्यवान संपत्ती ते आहे ना जो वेळेचा आदर करतो तेच वेळेचे नियोजन करतो आणि प्रत्येक कर्षणाचा उपयोग योग्य उपयोग करतो तो जीवन यशस्वी होते ना त्याच्यामुळे तर आपण वेळेच नियोजन केलं पाहिजे
हो अगदी बरोबर म्हणजे खूप फायदे होतात सर्वप्रथम काम आहेत म्हणजे म्हणजे कामे पण वेळेत पूर्ण होतात तसे घाई गोंधळ आणि ताण पण कमी होतो म्हणजे कधी कधी कामे खूप वाटतात आणि म्हणजे मग घाबरल्यासारखे पण होते म्हणूनच वेळव्यवस्थापण आवश्यक आहे म्हणजे वेळेनुसार काम केले तर कोणतेही काम अप पूर्ण राहत नाही आणि मनही शांत राहते
ह ते पण अनवेळेचे व्यवस्थापन म्हणजे प्रत्येक काम योग्य वेळेवर करणे योग्य पद्धती ते आणि योग्य प्रधान्याने पूर्ण करणे ना कोणते कामा आधी करायचे कोणते नंतर करायचे किती वेळ कोणत्या कामासाठी अ उद्या द्यायचा आणि वाया जाणार नाही याची काळजी पण घेणे म्हणजे सोबेची व्यवस्थापण असते ना
कोणतेही काम आधीच करायचे कोणते नंतर आणि प्रत्येक कामासाठी वेळ द्यायचा आहे म्हणजे खरंच आपल्यावर डिपेंड आहे की वेळ व्यवस्थापनला किती महत्त्व द्यायचा
हा हे आपल्यावर निर् वे असते नाच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक जण व्यस्त अस आहेत
हो म्हणूनच वेळ व्यवस्थापन खरंच खूप आवश्यक आहे वेळेनुसार काम केले ना तर कोणतेही काम खरंच अपूर्ण राहत नाही आणि मन पण खरंच चांगलं वाट आपल्या ना
हम हम आणि आजकाल तर सगळे व्यस्त असतात विद्यार्थी अभ्यास गृहपाठाने स्पर्धा परीक्षांमध्ये व्यस्त अस तात जसे नोकरी करणारे लोक कार्यालय इन कामाात व्यस्त असतात गृहिणी घरातील अनेक जबाबदऱ्या सांभाळतात मग अजून शेती कर शेतकरी शेतीची कामे करतात आणि उद्योगपती व्यवसा हा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करताना खूप खूप लोक ते खूप कामं करतात
हो आणि गृहिणीसाठी तर वेळस फार व्यवस्थापन म्हणजे खूप महत्वाच आहे म्हणजे ते घ घरकाम स्वयंपाक मुलांची काळजी स्वच्छता कुटुंबांसाठी वेळ म्हणजे किती गोष्टीचे नियोजन आवश्यकते त्यांच्यासाठी
करायला पाहिजे
म्हणजे लोकांसाठी तर ते आणखी महत्त्वाचे असेल आता अ नोकरी करणाऱ्या लोकांसाठी तर किती महत्वाचे आहे ऑफिसचे काम, घरची जबाबदारी, फोन मिटिंग म्हणजे ते पण एक व्यवस्थापन आवश्यक आहे त्यांच्यासाठी बराबर
बराबर ना एकदम बराबर करायला पाहिजे कारण व्यव अ व्यवस स्थापन केलं ना तर सगळं नीट नेटक राहील
हो हो म्हणजे वेळ व्यवस्थापन नसेल ना तर काय अडचणी येऊ शकतात तेच मला म्हणा
हा सांगू नाही शकत आपण बरोबर आहे
हो आणि कामे पण करत आपण राहील ताण वाढवेल वाढेल म्हणजे आरोग्यावर पण परिणाम होतो आणि जीवन म्हणजे आपलं खूप अडचनी येतात जीवनमध्ये म्हणजे कधी कधी काम राहिलेले तर
हा ते पण आहे
म्हणून सम व्यवस्थापनला महत्त्व दिला पाहिजे म्हणजे त्यामुळे आपला भविष्यासही होईल आणि छोटीशी योजना देखील खील म्हणजे जीवनात खरंच मोठा बदल घडू शकतो म्हणून आपण व्यवस्थापनाला जर महत्त्व दिलं ना तर आपल संपूर्ण काम पूर्ण होईल आपण भविष्यामध्ये काहीतरी घडू शकतो करू शकतो आपल्या पायावर आपण उभे राहू शकतो
अ घ कस आहे वेळ ही आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान संपत्ती ते आहे ना असं मानलं जातं पैसा गमवला तर तो पुन्हा कमवता येत तो पण एकदा गेलेली वेळ कधीच परत मिळत नाही ना म्हणूनचं चं वेळेचे योग्य व्यवस्थापन करणे प्रत्येक अ व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि प्रत्येक व्यक्तीने वेळ व्यवस्थापण करायलाच पाहिजे कारण एकदाचा वेळ निघून गेला ना तर मागून पश्तावा खूप येतो तर त्याच्यामुळे वेळेचे नियोजन केल्यामुळे ना जीवन अधिक शिस्तबद्ध आणि यशस्वी आणि आनंदी बनते ना
आणि व्य वेळ व्यवस्थापनाची सुरुवात म्हणजे कशी करावी म्हणजे हा पण प्रश्न पडतो पण आपण सर्वप्रथम अ व्यवस्थापनाची सुरुवात म्हणजे दिवसातील कामांची यादी पण तयार करावी म्हणजे त्यानंतर कोणतेही काम महत्त्वाचे आहे आणि कोणती नंतर करता येईल ते पण ठरवा पाहिजे
हा आणि म कस आहे नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पण आहे ना अ अ व्यवस्थापन केल्यामुळे काम वेळेत पूर्ण करतात येते. त्यामुळे वी वरिष्ठांचा विश्वास वाढतो अजून पण हा
बराबर म्हणजे
आधी महत्त्वाचे कामे नंतर इतर कामे म्हणजे त्यामुळे वेळेचा पण उपयोग होतो आणि मोबाईल आणि सोशल मीडियामुळे तर खूप वेळ वाया जातो म्हणजे कधी थोडा वेळ मोबाईल पाहिला घेतला तरी दोन तीन दिवस तास म्हणजे कसे जातात ते कळतच नाही त्यामुळे मो बाईल वापरण्याची पण मर्यादा असावी
बरोबर आहे ना
हो आणि म्हणून मोबाईल विश्रांती यासाठी ठराविक वेळ पण ठेवावा आणि वेळ व्यवस्था पणामुळे जीवनातपण म्हणजे शिस्त येते ना म्हणजे शिस्त जबाबदारी आत्मविश्वास वाढते
खूप हा म्ह वेळेचेच नियोजन केलं तर सगळं व्यवस्थित राहतं बरोबर नेमक आणि आपण प्रत्येक दिवसाची सुरुवात नियोजनाने केली पाहिजे ना तर दिवसातील महत्त्वाची का लिहून ठेवा मग आप शाळेचा मुलांसाठी शाळेचा टाइम टेबल वगैरे असतो तो पण मुली मुलांनी वेळे म्हणजे वेळेचे व्यवस्थापन करायला पाहिजे
मला तर वाटते सकाळी लवकर उठणे हे वेळ व्यवस्थापनाचा भाग आहे म्हणजे सकाळी लवकर उठल्यामुळे खरच दिवस मोठा वाटतो वाटतो कामे वि्यवत होतात आणि मन पण प्रसन्न राहे या विषयातून खरंच एक गोष्ट संबली समय व्यवस्थापन अ म्हणजे त्याचे खर म्हणजे खूप सारे फायदे पण आहे वेळ व्यवस्थापनाचे म्हणजे कामे पण वेळेत पूर्ण होता ताण कमी होतो अभ्यास आणि म्हणजे शिस्त पण लागते आणि जीवन संतुलित होते म्हणजे आरोग्यासाठी वेळ पण नव्हतो
कस दिवसातील महवाचे कामे लिहून ठेवले ना तर प्राधान्य क्रम ठरवावा आणि वेळेचा अ अपव्य टाळावा लहान लहान सवयीमुळे व वेळेचे व्यवस्थापन विकसित होते आणि त्यांचा मोठा फायदा आयुष्यभरात मिळतो ना
खरंच म्हणजे वेळ खरंच हे म्हणजे वेळ व्यवस्थापन हे फक्त कामासाठी नाही तर आनंदी आणि संतुलित जीवनासाठी पण आवश्यक आहे आणि वेळेचा हो वेळेचा योग्य उपयोग करणारी व्यक्ती खरा यशस्वी होते
हा आपण प्रत्येक दिवसाचे ना सुरुवात नियोजन केल्यापासूनच केलं पाहिजे
हो शिस्त जबाबदारी म्हणजे वेळेचे नियोजन करणारी शक्ती व्यक्ती म्हणजे आशाच्या दिशेने पुढे जाते म्हणजे पण आपली एक शक्ती आहे कारण आपण वेळ ज
हा आणि कसं आहे व हा आणि वेळेची व्यवस्था पण राहिली ना तर आरोग्यासाठी फायदेशीर असते आणि योग्य वेळ झोपणे हा आणि योग्य वेळ झोप एक वेळ उठणे वेळेवर जेवण करणे नियमित व्यायाम करणे यामुळे शरीर निरोगी पण राहते आणि तसेच मानसिक आरोग्यही चांगले राहते ना
पण वेळ काढला पाहिजे आणि समय व्यवस्थापनला महत्त्व पण दिला पाहिजे तर आपलं काम पूर्ण होईल आणि जीवनामध्ये आपण पुढे जाऊ भविष्य त्यामध्ये काहीतरी करू व्यवस्थ स्थापना ला जर महत्त्व दिला तर आपल्याना शिस्त पण लागेल
हा आणि वेळ ह जीवनातील हा
व्यस्थापनाचाग
हा आणि कस आहे बेळ ही जीवनातील अमूल्य संपत्ती आहे ना तर तिचा योग्य वापर करणारी व्यक्ती जीवनात च यशस्वी होते म्हणून प्रत्येकाने वेळीची किंमत ओळखून हा तर म्हणून प्रत्येकाने वेळीची किंमत ओळखून तिथे योग्य नियोजन करावे
अगदी बरोबर व्यक्तीची वेळेचीित्र तर केली पाहिले तर जीवनामध्ये पुढे जाऊ शकतो या विषयातून खरंच एक गोष्ट समजली वेळ म्हणजे जीवन बाय
सलाम भट ब म्हणंतात